ह
हा
काय करायलीस ग
काय नाही अभ्यास करायला आल हो पेपरचा
होय कसल्या पेपरचा
सेठचा
होय कसा असत तो अभ्यास अजुन
कस असतं अभ्यास म्हणजे सेटची एक्झाम आहे तसस केला माहिती त्याची वर्षात एकदा पेपर असतो सेटचा सेट एलिजिबिलिटी टेस्ट असिस्टंट प्रोफेसर ची एक्झाम असते ती.
ह तुम्ही कशासाठी द द्यायला सेटची परीक्षा
असिस्टंट प्रोफेसर साठी द्याय लागली मी सिनियर कॉलेजला प्राध्यापक पदासाठी वर्षातून एकदा होते त्याची परीक्षा
जॉब करताय का कुठं?
जॉब करते की
होय.
हा.. आम... आमच्या गावातच कॉलेज हाय इचलकरंजीमध्ये तिथं आर्ट्स
होय
हा. त्याचे दोन पेपर असतात जेवण नाही झालं अजून... आता बनवायचं, अभ्यास झाला की करायचा आता पोरं आभ्यासाला बसली.... काय बनवा, आता बघू आता... हे म्हणून... काय करायचं आता बघायचं भेंडीची भाजी आणि चपाती करायची आणि डाळ लावायची जराशी चपात्या काय नंतर... ह्याचनंतर करू
हुं... हुं.
फिरायला कुठलं जातेस इथं.. कॉलेजच चालू झाल्यात आता, पोरांची शाळा चालू झाल्यात मे महिन्यात तेवढं गेलो होतो तिरुपातीला
होय... होय, काय काय केलं मग तिरुपतीला जाऊन?
काय करू तिरुपतीला जाऊन, दर्शन घेतलं, तिथं आधी.... तीन महिने आधी बुकिंग केलेलं
दर्शन पास काढलेला, मागच्या वेळेस गेलो होतो त्यावेळेला लय हाल झालेलं आमचं, दर्शनच मिळालं नवतं स सतरा तास रांगेत थांबलो
त्यामुळे ह्या वर्षी ऑनलाईन दर्शनचा पास काढलेला
लई गर्दी असते का नाई तिथं
लई... लई गर्दी असते बाबा, भरपूर गर्दी असते.
होय
हा... तू काय करायलीस?
मी काय नाही बसलोय बघा
हम्म झालं जेवण?
नाही आता करणार हाय
हम्म... तुम्ही काय केलायसा आज जेवण?
आम्ही... वांग्याची भाजी, चपाती. डाळीची आमटी, भात आ?
भरलं वांग केलाय काय म्हटलं?
हा.... भरलंच वांग केलाय, भरलं
आणि मग?
काय नाही बघा, निवांत हाय सगळं
तुम्ही फिरून आलासा की नाई कुठं?
हा... हामी आलोय ना इचलकरंजीला
हो का?
हं.... आत्याच्या गावाला आलोय, इचलकरंजीला मग नंतर मामा मामीच्या गावाला गेलो
हा
कोरोचीला... मग आता गेलो रेंदाळला... मग आजच परत आलो रेंदाळहून
हा
माझ्या नुसत्या सुट्ट्याच चालू हायेत.
होय काय अजून कॉलेज नाही सुरू झालेलं
नाही झालं कॉलेज सुरू
हम्म
दहा पंधरा तारखेनंतर चालू होणार आहे कॉलेज म्हणून
हा
अजून ऍडमिशन करायची सेकंड इयर चं
हम्म
म्हणून तो परणा फिरून येओ बाई म्हणलो मग आलो इकडं फिरायला मस्त
हा
आता परत अजून निलंग्याला जाणार आहे दहा तारखेपर्यंत
हा मग इचलकरंजीत काय काय बघितलंस फिरून
इचलकरंजीत लय भारी आहे बाई बघायला बघायसारखं तर असं फिरायला गेलतो इथं कोरोचीत आल्यावर पण गेलतो देवीच्या मंदिरला तेन डी मार्ट ला गेलो होतो मस्त शॉपिंग केलो ड्रेस तेन बघितलो पण काय करावं काही छान होते काही वेगळेच होते
हा मग झाली का नाही त
रेंंदाळला पण गेलो मग रेंदाळ मधी पण डीमार्टला म्युझियम ला तेन असं गेलो मस्त पुन्हा कॉफी शॉप ला गेलो तिथं कॉफी पिझ्झा तेन असं जी जी आवडतंय असं खाल्ल जं कॉफी शॉप मध्ये तर एवढं भारी होतं ना ते आम्हालाच टाकां असं दु पण अस वाटलं
मग त्यांना मारून नाही का बाहेर काढायचं करायचा बिझनेस सुरू आपणच तिथंच
तेच प्लॅन चालू आहे सध्याला तर
हा म्हणजे निलंग्यांमध्ये
निलंग्या मध्ये नाही आमचं रेंदाळला मॅगीचं स्टॉल आहे
रेंदाळात मॅगीचा स्टॉल काय
हा दिवसा चालत नाही रात्रीच चालतय कारण की कामगार तेन असत्यात म्हणून चहा ठेवतो पोहे ठेवतो तिथं मॅगी तेन वगैरे असतं दहा ला चालू केल्यानंतर पाच वाजेपर्यंत असतं पाटच्या
हा ए
कधी येणार तुम्ही मग मॅगी खायला रेंदाळची
तुमच ओपनिंग तरी करा म यु आम्ही
आम्ही ओपनिंग केलंय दोन महिने झालं ओपनिंग करून
होय का माहितच नाही मला माहिती असतं तर आले असते ना ओपनिंगला खाल्लं असतं
मग आता सांगायलोय ना तुम्हाला
हो
मंग या की या मस्त
येते येते येते हम् आणि काय मग कसे झाली जर्नी सुट्टी स कशी गेली मस्त मजेत
मस्त मजेत चालल्या बघा सुट्टी अजून आता ठरवायला फिरायला जायचं म्हणून
हा आता कुठं आता पावसाळा आता कुठं जाताय पावसात फिरायला
आता रामलिंग ला तेन जायचं असं ठरवत आहे
हा हा
आदमापूर ला तेन जायचं रविवारी ठरत आहे सगळ्यांना घेऊन जायचं मस्त मज्जात येईन करायला भेटतंय
हा
मग त
ठीक आहे नाही बाबा आता कॉलेज सुरू झालं नाही जमत आता यायला
होय आता तुमची धावपळच होत असेल की कॉलेज चालू झाली म्हण सकाळी उठायचं लवकर
आणि मॅडमांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे रविवारी रविवारी तिकडं जायचं आहे
होय
हा प्राचार हो
कॉलेज मध नंतर यायचं स्वयंपाक करायचं मुलांना स्टडी करायला बसवायचं
मुलांची स्टडी सुरू आहे बा आता
होय तुमची पण चालू असेल की
माझी बी त्यांच्यासोबत चालूच आहे स्टडी स्वयंपाक करत करत बघत आता थोडा वेळ झाला स्वयपाक बनवायचं परत नंतर चपाती गरम गरम बनवायची चपाती
हम्म परीक्षेची तयारी झाली की नाही
सुरू आहे जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत ती तयारी काही संपत नाही आता
हम्म कुठल्या महिन्यात आहे परीक्षा
आता ह्या येतेल्या सव्वीसला, सव्वीस जुलै
होय जवळ च आलय नव्ह
हम्म जवळच आलेय
ऑल द बेस्ट
थँक्यू
मग अजून अजून काय नाही बघा असंच बसलय ना जरा बघत बाहेरचा खूप आमच्या इकडं मस्त असं आबाळ आलेलं आहे मस्त गारवा सुटलेला आहे तेच बघत त्या अस बसलो आहे मग आता दुकानला जाऊन आलो दुकानला जाऊन आलो मग चार कुरकुरे े घेऊन आलो मग ते वाटल सगळ्यांना मग जरा सगळ्यांमधलं वाटून वाटून खालो स्वतः पण, मग आता बसलय उगत असं बघत तारीे मिपण पण आज कुठु दिसतच नाही आहेत
अं
आज कुठे दिसनाच गेल्यात आभाळामुळे तारे
तारे नाहीत आबा एकना आज पाऊस आहे त्यामुळे तारे कसे दिसतील
मग तेच बघाल
हा हा बघा बघा शोधा म्हणजे सापडतील नाही ठरलं अजून असं काय आमच्या ठरत नाही ऑन द स्पॉट काय असेल ते बनवून टाकायचं पटकन होणारा पदार्थ घ्यायचा कुठला तरी आणि बनवून टाकायच नाहीतर पिठलं बनवायचं चपाती करायचं भात गरम गरम खय गरम गरमात आणि प लं खायचं
त्याबरोबरीच झुणका बनवा पट्टींनीदिशा होते
त्याला तेच सरबरीत पिठलं
हा तेच नाही तर ते करू वाट नसेल तर उलतन पिठलं करायचं मस्त लागतय टेस्टी ते मला तर उलतेन पिटलंच आवडतंय बघा.
पिठलं म्हणजे काय?
काय करायचं माहितीय का? तुम्हाला सांगते. तर रेसिपी, डाळीचं पीठ घ्यायचं तिच्यात ह हळद, मिरचू, मसाला, कांदा वगैरे चिरून टाकायचा सगळा.
तो म्हणजे तिखट मिरची? काय लाल? लाल.
ती चट -चटणी, चटणी, चटणी हा. तवा घ्यायचा, तव्यावर तेल टाकायचं, जिर मोहरी टाका टाकायच, कांदा टाकायचा, ते कांदा तळून घ्यायचा लालसर झाल्यानंतर आणि ते पीठ मिक्स सगळं घालून केलेलं ते नव्ह.
हा.
ते तव्यावर उलटायचं, आणि ते अस उलतण्यानं, र घर घर घर फिरवायचं म्हणजे असं चपाती केल्यावाणि गोल करायच त्याला. अ पोळी बेसनची जसं, करताय ना तस.
हा तस करायचं काय. बर बरं बघते ट्राय करून मी पण ह होय काय, बघते करून.
आमच्या इकड असंच करतात, म्हणून तुम्हाला सांगितलो असं चांगला लागतय म्हणून.
ट्राय करून बघतो ना आम्ही.
हा बघा.
हो, आणखीन काय मग? आणि काय?
आणून तीच्यासोबत ते घ्यायचं आणि दही न भाकर खायचं तिच्यासोबत. मस्त लागते! टेस्टी एकदम! हा.
हा हा अजून.
एकदम भारी लागते बघा आम्ही तर काय करतो माहितय का म्हणजे रात्रचा च पाती तीन वगैरे उरलेली असते ना ते त्या तव्यावर गरम करायच कडक होत ना, मग दही चटणी घालायचं तिच्यात, मस्त स्वाद घेत खायचं एकदम भारी लागते! मला तर ती लय आवडते बघा.
फेव आवडती रेसिपी आहे काय तुझी?
होय. असंच आवडतं मस्त. तु्म्ही कध बनवत
असल काय बनवत नाही आम्ही. आम्ही हाय हो नॉर्मली जेवण जेवढंच. आमच्या घरात कोण जास्त खायला बघत नाही तसं. तेलकट जास्त नाही, जास्त मसालेदार पदार्थ नाहीत. जळांना जास्त थंड ह त्यामुळं आम्ही जास्त जास्त हलका आहार.
हां, ते चांगलं असतं, शरीराला आपल्या.
हम्म त्यामुळे तेच जास्त बनवते प्रमाण.
ठेऊ काय आता?
आं. एक. बर बर. चालते. हा हा ठीक आहे हां हां.
बाय बाय.
बाय.